हो.
हॅलो,
हॅलो आवाज येतय का?
आवाजे,
हॅलो. ह .
हा येतो ना आ हा येतो ना बोला ना तुम्ही, परत कॉल केला मी तुम्हालावत तो ठीक आहे ना.
नाही तुम्हीच केलाय ना माझ्याकडून नाही लागला. मला इकडं, मी म मी नाही केला माझ्याकडून इकडं मी हे केलं ना उत सलू मीकडे हो. तर मला सा
अच्छा तर अंबा घाट जो आहे हा किती कि की,
हॅलो आमच्यावडं,
किती किलोमीटर आहे मतल हम?
म्हणजे आमच्या,
हा अंबाघाट किती किलोमीटर आहे? हो.
तरी आमच्यापासून नाही म्हणायला गेलं तरी, सत्तर ऐंशी किलोमीटर पेक्षा लांब असणार आहे. हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो आवाज येतय का? हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो,